जेवायला आज हेच केलं जरा मोडाची उसळ केलेली शेवग्याचीजरा आमटी केलो डब्याला सागून गेलीत. आणि मला भैया ला दिद्या ला मोमोज केल.
हा हा.
तुला एवढं रेसिपी सांगून तू करतो म्हटलीस आण
त्याला पाहिजे ना सगळं ते मग आता बघू की रविवारी बाज जार असतो त्यावेळी कारण अस आधी मधी आणय गेलो किती महाग असतात ना हो सगळे.
होय हो. बाजार सोडून इतर दिवशी जरा सगळं महागच असतं. होय आणि कमी करत नाहीत ग बाजार च्या दिवशी कस जरा कमी जास्त होऊ शकते.
हा मग ते सॉस ते न काय आमचे हायत घरचे ते टोमॅटो सॉस आहेत चिली सॉस सोया सॉस ते हायेत.
तू घरी करते सस.
नाही नाही आमच्या मामाचं हॉटेल आहे ना तिथून आणलेलं आहे. बाटली बाटली भरून
हा, हा, हा, हा, हा.
चायनीजच त्यांच हॉटेल हाय
होय.
हा.
आ ह
ते
तू मॅगी कशी करत्यास.
चालतय. हम मॅगी वय. हो मॅगीला काही कांदा टोमॅटो आणि वटाणे असल्या तर वटाने शेंगा घालतोय. आणि ते भाजायचं आणि जरा भाजायचं आणि त्यात पाणी वतायचा मसाला पाण्यात टाकायचं नाही ते अ असं काय म्हणतात त्याला पांचट होतो. होतंय तेला टाकायचं नाही पाण्यात टाका कायचा मसाला. तेलात टाकायच नाही हा पाण्यात टाकायच आणि परत आप आपली लाल मिरची आणि मीठ. आणि दुसर काय मसाला पायजे. हा जरा घालतोय की, जरा तिला कलर पण येतोय ना भगवती भगवती म्हण ते तिकट नसते लय तेे फक्त कलर साठी जरा.
हा ते कश्मीरी.
कश्मिरी.
हा हा हा.
ते कती ज
मी कसं करते माहितीे काय एक कांदा एक टोमॅटो आणि वटाणा आणि गाजर काय असेल तर एक चमचाभर तेल घ्यायचं तेलात सगळं बारीक चीरलेला कांदा एकदम बारीक चिराय कांदा टोमॅटो मोठ्यांनीजरा ते उक उकडून घेतले शेंगा चालतात पण शेंगा शिजत नाही ना लवकर. पण मॅगीला क मॅगी कशी दोन मिनिटात लगेच तयार होत, पण वटाण्याला कसं शिजवून जर घेतलं तर बरं पडत
पडते होय होय.
मग त्यात बारीक केलेला कांदा एकदम भाजून नये. त्यानंतर पाणी घालतोय पाण्याला उकळी आल्यावर मग मा मसाल्याच पाकीत टाकतो त्यात मॅगी संघ आलेला मग मॅगीच दोन तुकडं करायचं एकदम बारीक करायचं नाही म्हणजे पोरासनि अशी लांब लांब आवडत्या.
हा तेच केकच्या फक्त दोनच आहे
दोन तुकडे करूनच. आणि त्यात चीज घालायचं चीज न म छान लागत्या. असेल तस घालायचं असेल आ.
चिकाट होते ना असं ते.
हा चिकड होते, आणि चव भरी लागत्या ग चीज ना
हा हा.
चिकड होत्या. पण चांगल्या लागत्या पोरासनी जशी आवडत्या चचीज घातलेली चूज. चीजचं ते क्यूबचं ते वड्यासारखं मिळत नाही काय दहा रुपयेला.
दहा रुपयला मिळतेय.
हा दहा रूपेला एक वडी असती.
होय काय हा हा.
आपलं गुडदान्याची चिक्की असते बघ तेवढाच तुकडा असतोय. ते दहा रुपयेला एक असतय.
हां हा.
ते जर खिसून घातलं कनेय.
ते चीज वडापाव मध्ये पण घालत्यात ना?
होय असतय की, चीज सगळीकडे वापरत्यात.
हा हा.
चीज शिवाय कुठला पदार्थ होईन झालाय आता हॉट
होईन झालंय होय होय चीज आणि बटर. लावत्यात आणि चीजच आहे म्हणून सांगत्यात.
हा बटर चीज पावभाजी तर त्या बटरचा धुराळच करत्यात आणि केवढ पैसे घेत
होय होय.
बटर म्हणजे काय आपलं घरच लोणीच. ती उलट लोणी आणि चांगलं त्या बटरच्या प्रोसेस पेक्षा. बटर हायना जर खारड खारड लाग
लागतय आम्ही किती सत्तावन रुपयला का सदुसष्ट रुपयला दा दान आमच्या पॅकेट आणलं होतं पावाजी करताना. लोणी नव्हतं म्हणून बटर च ते पण मिळालं नाही त्यान कुठन एक तास हुडकून मॉलमधन आणलं होत.
हा आणि ते पण सॉल्टेडच असतय ग जास्त मीठ असतय त्यात. प्रिझर्वेटिव्ह कराय टिकायसाठी त्याने मु मीठ घातलेलं असतय मिठान टिकतय नई.
हम्म हम्म.
आपल्या लोणच्यात पण आपण किती मीठ घालतो ते मुरायला घालतो त्यावेेळेला. लोणच्या ना पदार्थ खराब होत नाय जेन मीठ त्यान पदार्थ खराब होत नाहीत म्हण. ते प्रिझर्वेटिव्हचं काम करते म्हण.
हां हा.
तुम्ही लोनचं घरी घालताय?
होय ह्या वेळी आत्तीन आंब्याचं लोकचं घरी घातलंय लई छान झालंय.
काय सांगायलास मला ते हचं लोणचं आवडतय अग अ लाल दिसतय ते नाही. पिवळ पिवळ दिसतय मुलांचं.
हा हा म्हणजे फक्त लसूण आणि हे घालून. का ब्रंब्याची पुडी घालून करत्यात ते.
हा पण रंग पिवळा असतोय लाल दिस आपल्या तिकट सारखं लाल दिसत
हा हा ते आमच्या कड आधी तसलच होत ह्याच वर्षी आत ता लाल केलय मसाला तेन घालून आधी आमचं ते असं पिवळच होतं.
पिवळ्याची लोणच्याची कसली चव असत्या मला तेच ल आवडतय. त्या लोंच्याचं डोहाळेच लागलेल मला तुला सांगायचं म्हणजे पोरग्याच टायमला.
होय ते ह्याच्यावर नसतेत का. म आपल्याला घ घरात खाऊ वाटलं ना आपण लोणच्याला हळद मीठ लावून करायचं ते. एक दोन एक दोन आंब्यास तेवढंच करायचं एक दोन दिवस टिकण्यासारखं.
करतोय हळद मीठ लावून सोड जरा मोहरीची डाळतेन घालून.
तस.
पण ते कसं एकदम केलेलं कसं असतय दुसऱ्याच्या हातचं कसं असतय तसं.
हा.
इन्स्टंट ला असं मुरलेली चव असतेय वय तसं
नाही चकी.
हिथ न.
आता आमचं पण लोणच मी कधीचं आंब्याच खात नाही, ह्यावेळी इतकं भारी झालंय रोज मला जेवनात लोणचं लागतय.
इथं आमच्या इथे शेजारी की नाय एक मुलगी म्हणजे नांदयला आलीय पोरगी लग्न कोण आलंय. ती आता चुलत जाऊच लागते आम्हाला, दोन वर्षाच्या माघ ती तिचं माहेर- तड विजापूरच्या एकदम खालच तिकडच्या साईडची विजापूरच्या पण थोडं पुढंच गाव आहे तिचं. त्यांच तिच्या माहेरन आणलेली तिच्याकडनं मी अक्षरशः म्हणजे तिनं दिलेली वाटलेली आणल्यावर.
हा हा
तिच्याकडून आणि मिस्टरांनी जाऊन आणलय. त्यांनी त्यांची आई पण बाहेर घातलेल हा
नाही एखाद्याच्या हातला पण चव असते ना!
हा ह्यो सांगितलेल माझ्यासाठी करून पाठवा त्याच काय असतिल ते पैसे देतो म्हणून मी. पण ह्यावर्षी त्यांची आई आजारीच पडली. म्हणजे करणं झालंच नाही, त्या बरोबर त्याच महिन्यात आजारी पडल्या. पण ते लवकर त्यांना बरं वाटलं नाही आणि केलं नाही गेल्या वर्षी त्यांनी तर तुला सांगतो एक हजार आंब्याची केलते त्यांनी बरोबर म्हणजे अशी क्वांटिटी एक हजार आंबे घेतलेल्या कैऱ्या आणि ते घरात वापरून पाहुण्यांसणी देऊन लेकीकड देऊन देऊन संपव म्हणजे संपलंच ते पूर्णच.
हा हा अ नंतर लिंबूआचं करत्यात इडलिंबूच करत्यात.
ते कधी करून बघले ग व्हिडिओ बघतोय लय ते असं लिंबूच फोडी उकडून घेऊन करत्यात.
उकडून घ्यायचं त्याचं पाणी पिळायचं. ते सगळं ते जातंय कडूपणा जातोय त्याचा सगळां. मी पण ते इडलिंबूचच केलत गुळ साखर घालून. छान झालतं एक डबा बरंच केल छान झालत खरं.
कस केलेलीस?
हम् आपल्या इडलुंबीच्या फोड्या करून घ्यायच्या बिया सगळ्या काढायच्या बिया ठेवल्या की ते कडू होतंय एक लि ह करताना पहिला मी ते तीन लिंबू घेतलं होत, आणि मग ते अस उकडून घ्यायचं ते म्हणजे हा उकडून घ्यायचं कुकरमध्ये किंवा आपल्या भांड्यात खाली पाणी ठेऊून चालतंय. आणि उकडल्यावरती नित हा नितळाय ठेवायचं आप शिजवून घेतल्यागत घ्यायचं ते आणि नंतर आपल मोदकपात्रात ठेवायच गाळत आणि पात्र ते बघा ते एक एक जण ते पूर्ण अस पिळून पण काढत्यात पिळून काढल्यावर पूर्ण त्याची चवच जाते ना मग रसच गेला काय राहील. त्यात, थोडं थोडं का होईना हा रस पाहिजे थोडा थोडा आणि नंतर ते पाणी तळ्यावर परत अ एका भांड्यात घेऊन अ साखर घालायची त्यात साखर ते लोणची मसाला मिळतोय त्या हिचा लिं तो लोंच्या हा तो लोणची मसाला आणि ते लिंबाच्या फोडी घालून शिजवायच. गु गुळ गुळ नाही साखर त्याला भरपूर लागत्या खरं कारण. ते लई कडू असतंय आपल्या साध्या लिंबापेक्षा ते कडू असतंय इडलिंबू त्या हा त्यामुळे त्याला लई सा. खर लागत्या जवळ जवळ मी तीन लिंबू साठी अर्धा किलो ते पाऊण किलो साखर. वापरली होती फक्त तीन लिंबूसाठी.
मग त्याच केवढं झालेलं एक काचेची बरणी भरलेली.
नाही नाही आपला जेवणाचा डबा छोटा असतोय की नाही गोल मोठा. जरा रेग्युलर नाही तो त्यापेक्षा जरा मोठा असतोय ना तेवढा
भरलेलं.
तेवढं पूर्ण नव्हतं भरलं.
टिकलेलं काय म्हणजे ते
होय होय टिकतेंय टि ते ते नाही खराब झालं नाही. आम्ही पण कधी तर लक्षात राहत नाही आमच्या मामांना रेग्युलर लागतय जेव ताना. आम्ही कधी खाल्लो खाल्लो नाही नाही.
सवय असत्या एखाद्याला गं लोणच्याशिवाय जेवण नाय
जात हा आता ते लिंबाच्या लोणच्याची सवय झाल्या रोज ते ताटाला लागतय. ते ते नसलं की मग काहीतरी तळण तेन. हा.
हा. तळण काय जास्त म्हणजे ते आठवड्यातन एकदा असंल तर चालतय तेलकट अस
होय ते उडद्याचं पापड केलेत ना ते आत्या आमच्या अस ते हेच्यावर भाजत्यां आरावर तेन.
हा हा.
असं करत्यात.
हा चूल असली तर आरावर भाज
हम्म चुलीवर किंवा मग ते गॅसवर भाजत्यात. .
पण आमच्यात भाजलेला पापड नाही तळलेले पापडच लागतोय.
तेच छान लागतंय कधी आता तेलाचा पण लय का खायचा हा हा.